हॅलो
हॅलो
हा आवाजच येत नव्हत आजी बात
हा का हा हा बोला
आता, काय नाही बघा बसले निवांत.
हम्म हम्म हम्.
का हला गठे
कंटाळा काय पावसाने खूप कंटाळ येतो मावशीला वाटते झोपून टाकावं.
हम्म पण झोप पण येत नाही रात्री तर मी किती एक ला झोपले
हा का?
हा तुम्हाला मेसेज केले होते की व्हॉट्सअपला.
एवढा वेळ का?
बसलेले उगीच
हु.
पिक्चर बघत बसलेलो.
हम्म हम्म हम्म.
मग पिक्चर मी तरी एकला झोपले आहे मी तर
म लावते की कॉल केला केला असला काल तर झाले असते ना कॉल आपले
म्हणलं तुम्ही झोपलं असेल एवढा रात्री झोपलं असल
नाही मी मेसेज टाकलेला आहे की तुला
हो नाही याला उशीर झाला मग तिथन आल्यावर म म रडाला लागला त्याला काय तुम्हाला म्हणाल दिवसभर झकला नाही म्हणून मग ती त्यांच्याकडे पण जात नाही झोपीत मला मीच पाहिजे त्याला हात हातावर झोपायची सोय लागली ना मग त त्याला झोपायला गेले दोन वेळा तरी मी प्रयत्न केला हात काढाचा तर तिला के उठून बसते मांडी घालून
हम्म
उठले की झोपलं मग त्याच मग तास भर झोपत नाई मग त्याला मांडीवर हालवून झोप फ झोपवले परत म्हटले जाऊ द आता बारा वाजले म्हट लोक ी पण झो अस म कडे जाऊन बोलतात ते त्यां तुम्ही सगळे एकत्र असल्या परत झोप होणार नाही त्यांची जाऊ महीने पिकच्चर लावलेला
हो
हो बच लप इच्छा बघाच अजून
हा नाही मला तर दुपारी असं जेवले की नाही झो बधी तेता ते पोर त्या सेंटर मधल्या चला म्हणल्या वडाखाऊन येऊया म्हणून इिथं गेलेलो रेणुकावाडामध्ये हा चला चला म्हणाला ला आहे सगळ्यातरी बायका वरतीय मॅडम आमच्या घर
नाही- नाही म्हणजे सेंटर आत आहे ना असं म्हणायला लागले‌ ओ
हो आता आहे ना मग आम्ही रोडला गेलेलो खायला
तेच की किती लांबय रोडपासून?
ये समोरच की नाक्यावरच जाताना लागत नाही रोड हेच की बेकरी वगैरे इथंच आहे की ग बेकरीच्या समोरच
तसं सांगू नका मला असे कॉलेज माहिती म असं सांगा मला
कॉलेज आहेऐ का नाही कॉलेज बसन पुढं आलं की समोर बोळ आहे का नाही ती बालाजी पसरवस त्याची बोळ तिथंच आहे
अ हा ओके मॅडमांच चांगलं झालं की वरच घरन खाली
हम्म न त मत बनलेेते
आता काय भाडंपिडे द्यायची गरज आहे त्याट
होय
चचाले
म
अजे
काय नाही बाघ काय चाल
माझा तुम्ही नसलात तर ते एकट्याच असतात का
हम्म ते एक तरच असतं
होय
क तेव काही नसते घरी जरा पाऊस पडला तर किती थंडी पडत्या नाय
जरा पाऊस पडला तर मला किती थंडी पडते
थंड पडत आहे स्वेटर घेऊन यायचं ना
कधी होणार आपले तीस कॉल कम्प्लीट
ह
दहा -दहा मिनिटाचा एक कॉल म्हटल्यावर तीस कॉल कधी कम्प्लीट होणार म्हणलं
होऊ देत हो करून करून होतत
त्या
टाइम लिमिट लयचय टाईम लिमिट भरपूर आहे‌ ओ दोन पाच मिनिटाच असत ना पटपट होतंय
पाच मिनिटाचं बरोबर होते ते दहाच मिनिट म्हणजे लयच होतय ना
हम्म
हम् मग
अजून
काय नाही बघा तुमचंच काय तुम्ही पाऊस काय म्हणतोय पाऊस आहे का तिकडं?
सकाळी आलता जरा आता काय सध्या नाही पण वातावरण आहे
हा ना
ऊन‌ गेल सगळं
ह् ह् तुमचे एकूण टोटल किती कॉल झाले आता
आता बघा की तुम्हालाच द दोन झालेत तुम्हाला
हम्म हम्
तीन झालेत आणि एक फेक गेला म्हणजे झिरो सेकंडला सबमिट झाला.
हम् हम्म हम
माझे दोनच की तुम्हालाच दोन झालेले
हा
दोन म्हणजे ते पहिलं वाला ते कालचं नाही का
हा- हा
म्हणजे ह्या- ह्या नंबरला तर तुम्ही केला मी एक केला तर तुम्हाला मी करणार दुसरा
हा
हम्म कस
ना माझे दहा झालेत तसे आता हे तुमच्या संघ बारावा आहे पण ते काय म्हणतंय सांगालय काय दहा ते असेच झालेत ना कटच व्हायला लागले ते दोन- तीन दोन- तीन असं आणि एक तर असं लावलं तर लागलाच नाही आणि परत बॅकला घेतलं का ते नंबर काढून ते ऑटोमॅटिकली ती नंबर सबमिट व्हायला त्यात
माझं पण झालंय का मगाशी तुमच्या फोनच
तसच झालंय मगाशी मग तेच की मग ते तर झालेलंच नाहीत ना पण कॉल मध्ये नंबर कट केला तरी डबल आधी ते सबमिटच व्हालाय अटोमॅटिकली असेच दहा झालेत माझे
हम्म माज पण त सुद् झालं ऑटोमॅटिक समिट झालंय लागलं ह रडाल तुला लागलीच झूपाट
हम्म आता एवढा कॉल झाल्यानंतर झोपवा मग आणि खराबरच
हम्म तेचक एवढं झाला झोपत की त्याला झोपत त दोन तास तरी होत आ
हो क
एवढ सुरत रडते वेळा
ह ह ह
ह् सजल
काय नाही ना तुमचंच काय कर
निवांताय बघा बसायचं आपला दुपारच परत आणि चार वाजता तो पर्यंत स्वयंपाकाला लागायचं.
त्या सोनीच्यात. काय याय लागलंय ते ते -म असं टाकाय लागल्या सारखं? स्टेसट्युनडं अन अह
साठ टीमचं शुटिंग हाय.
कुठलं ते झोपडी पशी भांडी घासलेलं?
हा तेच हायतं ते नाय का बाळाला घेऊन जाते म्हणलेलेत.
हा हा मला म्हणलेले पिल्लूला घेऊन जाते. कधी येणार आहे, आय एम एक्सायटेड बघायचं?
ती येणारे माहित नाही, मला काल मी पण तेच विचारलं त्यांनी बस मधलं टाकलं होतं ना?
हो.
म्हणलं आता आणि बस मध्ये आणि शूट करायला, गेलात का म्हणल्यावर हसालतं. म्हणजे नवीन आलं परवा दिवशी नव्हता होय स्टेटसला त्यांचा.
होय, पण शूटिंग कव्हा घेतलंय बस मधलं.
काल परवाच की थांबलेलं बस मध्ये ह हम्म त तेच ते ते मला वाटलं दुसरी काढली, त्यांनी ते म्हटलं नाहीत. पहिलीच एक पुण्याला आल्यामुळे त्यांच राहिलं होतं ते
शुटिंग व्हय.
हम्म बंद झा बंद शॉर्ट फिल्म म्हणलं मला वेब सिरीज नाही या.
हम शॉट फील्म आहे होय, कोणत्या चायनल वर येणार?
अह
कोणत्या चॅनल वर येणार मोबाईल मध्ये कुठल्या?
काय माहितीेतं ते सांगतील की त्यांनी.
कोणता फिल्म प्रोडक्शन आहे हे?
हे त्याच काय आपल्याला इन्फॉर्मेशन नाहीत, या त्यांना विचारायला पाहिजे.
कुठलं तर स्टेट येऊन येईल कुठलं तर फिल्म प्रोडक्शन्स? होणार आहे का, पण नक्की रिलीस ते सगळीकडं? कधी होणार आहे, हिच काय कैरेक्ट हिचा मेन रोल आहे का काय?
काहीच माहित नाही, मी त्यांना एवढं काहीच विचारलं नाही.
मी म्हणलं, आत्याला मधी म्हणलं सोनी कुठल्या झोपडीपशी फटकी साडी घालून
मम्मीच्या साड्या घेऊन जातात त्यांनी घालायला सगळ्या
नाहीय माहिती आत्याची साडी नव्हती, ती वेगळीच साडी होती फट ती साडी होती कुणाची त्यात चुरगाळलेली.
नाही तरी सगळ्या साड्या वापरत्यात त्यांच्या एक बी ठेवत नाही.
तुम्ही गेलतात, म्हणलं गावाला फिरायला. आणि सुनी कुठल्या, काय की झोपडी पशी भांडे घासत बसली होती. आत्ता व ते तेवढं करीत असेल अ
एक पण त्यांची साडी ठेवत नाही त्यानी सगळ्या वाप काढत्यात.
तिथं घरात म्हणलं भांडे घासायचे कळत नसतील, पण तिथे भांडे घासाय लागली.
हम्म! नाही एक पण ठेवत नाही त्याने सगळे घालून वापरून रिकाम.
हम जात्या कि तिथं त्या रेणुका मंदिराच्या तिथे शूटिंग करायला परवा गेलती की. ते चांगलं ते स्पॉट असतयं त्यांच्यासाठी त्यो.
ती आजींची साडी घालून केलतं वाटतं.
हो, ती तिची साडी होती.
हम्म! मी म्हटले ती बी सोडली नाही काय तू? अच. ते आता सवय झाली त्यांना चांगल्या झाड्या घालतात पटापटा आपल्यापेक्षा फस त्यानी झाड्या
हं त्याचा नाटकामुं त्याच्यामुं सवय झाली ना.
हम्म सवय झाली त्यांना आ ते सारखं मध्ये डान्स वगैरे होतो ना. तर त्यांच्या त्यां आवरायचे त्यामुळे आता चांगलं फास्ट होत त्यांना
हम्मम.
म्हजल.
काा ना वा किती मिनटं झाले हो. न अून दोन मिनट आरहिलेेत न का?
नाही एकच मिनिट की नऊ मिनिटं झाली की
हम्मम.
दहा दहा मिनिट्याला बंद होते बंद करायचं ना.
ह दहा मिनिटाच्या आत दहा मिनिटाच्या आत केलं तर भेटत नाही का त्याच पेमेंट
नाही वाटत म्हणत ना बा क कट टू कट दहा लाच करायचं दहाच्या वर गेलं कि म ते सहा ते कन्सिडर होऊन पुढच्या कॉलला म ते प्रत्येक कॉलचे दोन चार सेकंड दोनच्यार सेकंड करून एक कॉलचे ते कमीच होते.
हम् हम्.
म्हणजे डॉट दहा आला कि ठेऊन टाकायचं.
हो का.
हा असं म्हणतय आता माहत नाही बघायला बहिजे येत आपल्याला कळ. त्या त्यांच एकशे ऐंशीच लिमिट संपून जाते.
हम् हम्.
हम्म आणि काय?
काय म्हणताय मग अजून जेवलं की दुपारी झोप लागते वा.
सोप मजर दुपार ते
हम्. आज मी म्हणाल ते दुपारी सुट्टी घरी जायचं म्हणून
मग
बघूया काय होतं इथे गेले तर जाईल चार वाजता.
मघ काहीतरी कधीतरी चागलं का चालते ठेव का?
हा.